हो
हा बोलकी.
काय करालायस?
बसलोय बघ. तुझ आवरल?
आवरलं का जेवण?
जेवण जेवण आवरलो बाईना जेवण आवरून बसलोय सोड. तेच म्हणटलं काय कराल्यास बघूया म्हणलेलं, मी पण आता करणार होतो तुला फोन तोवर आला तुझा. हा बोलकी, काय म्हणतीस?
कधी राहणार आहेस? इचलकरंजीला
जाणार आहे. उद्या संध्याकाळी जाणार सगळं दिवसभर जरा कामाचा आहे, उद्या संध्याकाळी जाणार सगळ दिवसभर जरा कामाच आहे आज जायला गावलं नाही ग काम त्यामुळं घरात होतो मग आज उद्या संध्याकाळी जरा दिवसभर काम करायचं राहिलेलं आणि म जायाच- नाही चालू आहे नव, तिथलं थोडं डिझाय पट्ट्या चिकटवायच्या राहिलेल्या आहेत आता, ते थांबलंय दुसरं इथं खाली आहे ते, तिथं चालू आहे मग तिथं बायका तेन कोण जात... नाहीत ग आत म्हणताना मग आम्ही त्या कामावर जाईत नाही.
का? मंदिरच आहे का ते?
होय, त्यामुळे? बघूया आता मग काय करायला? काय करायचं नाही. म तिथं कामावर कसं दोघींना पण जायला येत नाही बापए असत्यात बापयच जात्यात म्हणल्यावरती आम्ही ज - काहीत नाहीत. ना दुपारी दोन तास काम करून येतो म्हटल काय? होय- तिथं हेच आहे ग, देवाचं कायतरी त्यांच असल पहिलं, काय माहिती नाही एवढं- पण जाऊ देत नाही. मग हम्म -गावची प्रथाच- ग तिथं - म्हणजे आतमध्ये जातात गाभाऱ्यात आज जाऊ देत- नाही -म्हणता प्रत्येक देवळात नाही आता तेच आहेत सोड, कोण आतमध्ये जाऊ देत नाही गाभा ऱ्यात बाई माणसांना कसं? बायका बाहेर- पण असतात. हं काय असेल तस त्यांच्या देवाच्या हच काय माहिती एवढं म्हणताना ती जाईत नाही मग- ती दोघं -ती चौघं पाच जण गेलतीत. ते जाऊन आलेत- कामावरन ती थोडी गेल्यात. कामगार हायेत गेलेले आहेत. हे बाप लेक दोघ जण गेलेली ती आलीत दुपारी परत जेवायला. डबा घेऊन गेली नव्हती दुपारी आपण तिकडे जायचं म्हटलेली- दुसऱ्या गावात? मग तोपर्यंत यांचं काम वाढ- म म्हणताना मग तिथच थांबली, मग जेवायला आलीत डायरेक्ट. मग जेवल्यावर कंटाळा आला झोपलीत जाय नाईत मग इथ- तिकडे जावा म्हणताना म्हटल उद्या सकाळी जाव- होय, जाणार की उद्याला.
आ -मला करवंद जांभूळ - पाहिजई झालं-
झाल्यात तिकड कामावर नाही ग, ते आ- उद्या बघूया, जर दिवसभर तिथं वरती जाणार आहे, जर मिळाली तर घेऊन येतो खर पावसान आता त्याच्यात किड झालेले असणार ग अळी तेन बारीक तरी पण बघ- तो सोड चांगला असल-
हम्म -बघू या की चांगलं असलं तर, घेऊन येतो सोडखरं तिथं. हम्म- चालतय की तिथं म्हणजे कसं होतंय? मिळालं तर, घेऊन यायला काय वाटत नाही. डोंगरात आताही खाली गावात मिळेल.
आळ्या आहेत का काय आहे ते बघून आता खर पाहिजे झाले- ता काय?
वय बाई काय करायचं पाहिजे झाले जव्हा होत तेव्हा खाल्लं नाही त खराब करून टाकलीत किती बघितलंच ना सगळी
अगं ते हेच झालं चिंगर लचते आपल्या पायान ते आणि त्या बॅगांनी प त्या फणसाच्या वजनं त्या सगळ्या ह्याच्यान चिंग बर नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा ते कढी करत त्यांना ते काय विचित्र करून ठेवला करवंदाची कढी ते तुला नाय मला घाल कुत्र्यालाच की तेच की खाणार असणे पण खायला नाही तुला ना मला घाल कुत्र.
होय काय करूया. पर्याय नाही
करवंद तरी खाल्लो असतो.
होय ते चांगलं झालं असत त्याला कस लागतय ते टोप असतात का नाही करलेलं त्या टोपातच घेऊन यायचं पिशवीत राहत नाहीत करवंद. पिशवीत न खराबच होतयात, हां ते टोप केलं असता पानाचं चे त्याच्यात करवंद कच्ची
आणि त्यात आपण ते फिरततेन बसलो ना डॅम वर ते
ते खराबच झाले ते पाण्यावाणि चु म्ह त्याला उन्हाळन उनहान काप त्या पिशवीत पाणी सुटलं ग त्याला
घाम सुटला त्यारा उ बाळले
तीच बोम होत्या ग सग ळी पोरांना खायला स व्यवस्थित असले क काय वाटत नाही अग परवा ग कुठ खालो हा अग त्या दिवशी आपण खाली पाण्यापाशी गेलतो त्याच्या वरच्या सा आम्ही जेवण करायला गेलतो की मैत्रिणी हा त्यामुळे ते पाहिजे झाले असतील हा मग तसली जांभूळ होती कसली गोड होतीत माहितय का आर्थवन काढलेली त्या दिवशी वेगळा प्रकार आहे अ ते मोठा असतय जांभोळे एवढेच की तर त्याला जास्त असते गब्बी बारकीे असते ह अग त्या दिवशी होतीत की मी आपण खाली थांबलो नाही पाण्यापाशी वरती येऊन ते आपण गाडी परतली तिथड आच्या साईडला रस्ता खाली गेला की तिथं झाड होतं ते मग आम्ही तिथं जेवण केलो नाही त्या दिवशी मग त्या त्या साइटला रस्त्या खाली गेले तिथे झाड होत ते मग आम्ही तिथे जेवण केलं त्यादिवशी त्यादिवशी तिथंच झाड होत पडलेली ग बघितल्यावररती आथर्व नीवरती चढून आथर्वान काढून दिला जांभळ झाडान आतर्व सगळ जांभळाची झाडं नाही झाडं कुठलं राखाय नाही सगळ्यात झाडांच्या वरती चढून चढून जांभळ काढल्या ह्या वर्षी लय काढलाय त्यानं जांभळं पण करवंद पण अम्म असल्या एरियातच गेलेलाव म्हणल्या
आळू मस्त झालेलं. पिकले. होय पिकलेत सगळं. तीन टिकलं नव्हते. तीन इचलकरंजी पिकले. ते घेऊन आलो. आत्ती काय खाणार नाही म्हणली.
होय ती खाईत नाही, पित्त होतय तिला प्रमाणाच्या बाहेर.
मग इकडेच घेऊन आलो. मग इकडं. मम्मीन राहिलेली तीन ठेवले हेच्यात. पिकलय म्हणलीत खाल्लो, हम् तीन पिकली नव्हतीत क तुझ राहिलं.
मग ती पिकाय नाहीत.
त्यांचे तेच कधी पिकलेत की खाल्लीत की त्यांचे.
त्यांच्या त्यांनी संपवलय ते तुला काय दिलं नाही.
हम् आपल्याला माहितीच नाही. खालेत पण आणि.
काय नव्ह. पुर्गीला आवडलं का नाही पुरली पोरगी ने खालेली का नाही. म
खाल्ली की. तिला काय आवडत नाही, तिला जंगलात नुसती नेऊन सोड.
सगळं आवडतय. मी काढून खातो, हाताला येत नाही खरं काढून खातो, काय नव्ह. काय अवघड हाय त्या पोरगीच?
तुला काय तिकडच नीहुन? ठेवायचंय गावातनी तेन
व्हय, मे महिन्यात तसच करायचं? सुट्टीच्या दिवसात पोर, आता कसं कळतंय तिला पण? आति कसं पहिलं राहायलाच बघत न्हवती आणि तू असलीस की, बिंदास्त राहत्या. नाही ते चालत नाही.
आता ह्यार्षी सारखंच करायचं मम्मीला दुकान उघड दालावाय त मी पण आठ दिवस सुट्टी काढणार दरवर्षी. तिला कुठं जायाला मिळत नाही नइ माझ्यामुळचं. मी असलो की राह त्याज
हा मग तेच की निवांत म राहत्या. गेल्या वर्षी हुती खरं रात्रीची रडत हुती बईणा. मग ते रडा लागले की, मनाला भी ती रात्रीगिरीची उठून घालिव म्हणत्या का काय? घालिव म्हणत्या का काय?
ते हाय ना त ताप बीेप भरला म्हणजे. भीती वाटते त.
मग तेच की नाही तर मग काय सोड. पोरांबरोबर दिवसभर काय नसतंय तिचं खिळत्या, जिवत्या पोटभर तिज काय खाण्या पिण्याचं काय कौतुक?
खरं, हे रडा लागले की भीती वाटत्या गं रात्रीची. कुठं तर काय म्हणायचं रडा लागलं. बरं जवळ असलं तर ठीक हाय ए आणि एवढं रात्रीगिरीची रडा ली तर एवढ्या लांब घालवाय याला पाहिजे नइ म्हणतान. दुसरं काय नइ. ढासं केवढी घरात आल्यात दरवाजे उघढं राहिल्यात बाहेरलं. त्यामुळं वारं येतंय म्हणून सोडलोय, खरं ते ढासं फोडाय लागल्यात.
नारळाच्या शेंड्या पण जाळायचं कातरून.
नाही गं खाली नाही वरती आहे गं त्याने मॉर्टिंग तेन लावलंय खाली. त्यानं येऊन दरवाजा बंद करून गेला खिडकीचा तेवढा. वरलं पाटी मागलं दरवाज जरा लावाय लागतंय नाहीतर मग लई ढासं येत्यात आतमधी. आता रात्रीचं मग तसंच हुतंय कि जरा वेळ पर्यंत तर राहिला कने तर फोडत्यात अगं डास. नकोच वाटतंय मग, काय खऱ्याचं नव्ह.
कबुतरं हाईत का गेलीत?
कबुतरं नाहीत गं ए सोडलं एक होतं ते पण. ते एकच घर राहायला उदासतेला पण, एक आणि असलं संघ की दोघ जण असले की चालत्यात गं. सोडून दि ये बाई पडुदे तिकडं म्हणलं. आलेलं खरं ला घालीवलीेत बाई ना. ती घ्या दोन्ही पण, जाऊद्या तिकडं परस म ते खासाठी आलत गं दूध हिथं हुतं नइ. मग ते घालवली. इथं भरपूर असत्यात, कडबडनं ती वाया ची. मग ती त्यात नं मिसळून जातंय गं ते. म जाऊ द्यात म्ह ठेऊन तर काय करतीस बाई, म्हणून मग घालवलीत, पोरांसा
ते त्यांचा आवाज चांगला नसतो, ठेवायचा नसतो.
होय, त्यांना कॅन्सर ते न हुतंय म्हणत्यात बाईना. आजार ही चालु हुत्यात, त्यांच्या त्या शिपीच्या ह्यनं तीनं गं. हम् म
खायला खायला पण बन
झालं मोकळी कशाला पाळायची म्हणलाव, हम्म! पडू दया तिकडंन ज ते शेपेक्षा दोन जनावर पाळलेली चांगली. नाही ती हीची लवड
खाली इथे
लव, लव बर्डस हाईत होय. तेअ ति कडले हायत ग दोन. हां. दोन्ही पण म्हणजे, हिथं घरातले दोन आहेत. आमच्याबरोबर तिकड दोन असत्यात ती, ती म तिथं कोण खायला घालायचं? मम्मी पण आलती नाई, म्हणताना ती घेऊन- आलतो संग, आता जाताना उद्या घेऊन जायचं.
लव बर्डसच हाय काय? की, दुसरी कुठली हाईत?
मग जाताना घेऊन जायचं. काय करणार मग?
चालतय, चालतय आवर
होय बाईणा आवर. तो आता झालंय. बऱ्यापैकी चालतय. ठेवू मग, हां हा हां.